हॅलो हा बोल की.
आं अपर्णा ताई का?
होय होय अपर्णा ताईचं
हा हा अ तुमचं पार्लर आहे असं समजलं मला.
होय पार्लर हाय माझं इचलकरंजी, शाहू नगर, चंदूर.
हा हा अं तेच म्हणजे असं म्हणजे फेशियल तेन करायचं होतं त्यासाठी माहिती हवी होती.
फेशियल करायचय काय? हम्म कधी करायचंय?
म्हणजे आता एक दोन तीन दिवसांनी करायचंय.
दोन तीन दिवसांनी म्हणजे आता तुला दोन तीन दिवसांनी जरी करायचं झालं तर तुला आत्ताच म्हण जे यावं लागणार कारण की कसं हाय फेशियल हे तुझा आता कार्यक्रम कधी असेल अं तर कार्यक्रमच्या आधी फेशियल आधी चार दिवस करावं लागतय.
बर
ते मंग त्याच हे म्हणजे तेचं तरच म्हणजे चार दिवसान त्याचा तुला ग्लो पूर्ण चेहऱ्यावर दिसणार म्हणजे आज जरी के तू आज फेशियल केलीस तर उद्या पुन्हा उन्हातं जाऊ श जाऊन चालत नाही फेशियल केलं की
हा हा
असं असतं
म म्हणजे किती दिवस त्याला घरात बसायला लागतय?
किती दिवस लागत नाहीत बसायला पण आज फेशियल केलीस की तू लगेच तू उद्या उन्हात जाऊ शकत नाहीस ना एक दोन दिवस तरी म्हणजे सावलीत म्हणजे सावलीत कशी आपली फेशियल मुळे थोडी स्किन लूज पडलेली असते मसाज तेनं आपण कस फेशियल ला कसं मसाज जास्त येतोय तेन आपली स्किन जरा सेन्सिटिव्ह झालेली असते म्हणजे मसाजमुळे थोडं सगळं आपल्या नसा बीसा थोड्या हलक्या पडलेल्या असत्यात मग त्याच्यामुळे कनी पूर्ण हे व्हतंय
हां.
उन्हानाचा प्रभाव जास्त पडल्यामुळ ते आपल्याना हे देत नाही चेहऱ्याला ग्लो देत नाही तेवढं. ते मग तेच त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर आठ दिवसान या पडू शकतोय.
हां.
आसं असतंय.
हम हम, म तेच फेशियल करायचं होतं म्हणून मग, आणि दुसरी काय म्हणजे कोणत्या हेचं करायचं असतंय असं काय असतं का?
तुला आता म्हणजे आता माझ्याकडं जसे प्रॉडक्ट, म्हणजे तू ह्याच्या आधी कधी केलेस काय?
अ नाही कराय कधी अजून.
हां, मंग ते कसं असतंय आपल्या ह्याच्यावर पण असतंय ना स्किनवर म्हन, म्हणजे तुझी जर ड्राय स्किन, ऑइली स्किन त्यावर पण ते आम्ही ठरवू शकतोय, म्हणजे चेहऱ्यावर तुझं कोणतं तुझ फेशियलचं हे सुट होईल, पुन्हा त्याच्यामुळे तुला कोणत्या हेच्यामुळे तुला तुझ्या चेहऱ्याला ग्लो येईल. तेन मग आता माझ्याकडे तुझ्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असले
हां.
तर माझ्याकडे एक आता डी एस एन एल च हाय तर ते चालत नाही. फक्त पेगमेटिशयन म्हणजे अ जर चेहऱ्यावर तुझी पिग्मेंटेशन म्हणजे हे आलं असेल वांग वांग आला असेल तर डी एस एन एल च मंग माझ्याकडे पूर्ण आयुर्वेदिक हे आहे फेशियल किट हाय, ते पंचधातू पासन बनलेलं हाय, म्हणजे गोमूत्र, शेन आवळा पावडर, रिटा, ह्याच्या सगळ्यापासून ते तयार झालेलं हाय, मग ते फेशियलच एक प्रकार वेगळा हाय, तो पण केलीस तर चालतंय, म्हणजे तुला तुज्या बजेटमध्ये कोणतं रेट बसेल
हां.
त्या हेण केलिस तरी म्हणजेच कस फेशेल च रेट पाचशे पासून पुढ आहेत, ते जे कोणत्या हेच्यापासन बसेल त्या हिच्यानुसार करू शकतेस.
हां, बर बर.
असं हाय.
म त्याच्यात आणि कोणतं कोण म्हणजे असं ब्रँडचं ते हे असतंय?
ब्रँड म्हणजे कस असतय, आता तु न जे आता माझ्याकडं डॉक्टर रशियनवाल्यांचे एक हाय, ओत्री हाय अ तुला सांगतो राहुल पाठकच हाय तेन. मग फेशियलच मेन फायदे सांगतो तुला. तसच ते फेशियल आता हे ब्लच तेन करत्यात ब्लच ला मसाज येत नाही. फेशयल हा टप्पा असा आहे की अ की जेणेकरून आपल्या चेहऱ्याला काही हे होत नाही, साईड इफेक्टस होत नाहीत.
फेशियल करताना हा जे आपण ज्या वेळीस फेशियल केल जात, त्यावेळीस जो आपल्या चेहऱ्याला मसाज येतोय ते पूर्ण आपल्या रक्त चेहऱ्याचं रक्त म्हणजे ब्लड सर्क्युल ब्लड सर्क्युलनस कनाही पूर्ण हे होत जातं, म्हणजे जे आपल्या रक् रक्तवाहिन्या आहेत की न‌ई आप मसाजमुळ पूर्ण चालू राहतात तिच्यामुळे ते. आणि जे जे म्हणजे ज्या टाइमाला फेशियल करताना जे जे पॉइंट चेहऱ्याचे दाबले जातात ते पूर्ण हे होऊन जात अ म्हणजे रक्तवायने खेळत राहतात. ते पूर्ण ते पिगमेंटेशन ते सगळं निघून जाते त्याच्यामुळे. हम असा आहे मेन तो फायदा आहे तिचा फेशियलचा म्हणून मला तर वाटतं जास्तीत जास्त महिलांनी महिन्याच्या महिन्याला फेशियल हे हा हे करूनच घ्यावं आणि फेशियला कस येतं मेन आमचा जे पाटी पाठीचा कणा आहे ना त्या पाठीच्या कण्यापासन मसाज येतोय. असं नाही की बहिर कसं आहे फक्त वरच्यावर माने पासनं वर करतात पण माझं नाही पूर्ण माझा बा बॉडी. अ पाटीच्या कनापासन मसाज असतोय, पुन्हा फेशिल झाल्यानं तर ऑइल मसाज असतोय ते पण असते त्यात. पुर्ण म्हणजे हे हे असं. अ हे देतोय मनापासन जे असल ते असल. मनापासन सेवा दिली जाते.
हां हा हां म त्याचा किती दिवस गलो राहतय तरी?
फेशियल तर फेशियल कस आहे मि जस जस जसं तू महिना दीड महिना असून दे दोन महिन्या म्हणजे जमल तस कुणाला दीड महिन्यात जमते कुणाला दोन महिन्यात जमते. जस करल तस आपल्या चेहऱ्याला हा ग्लो येत जातोय फेशियल चा फेशियलचा. फेशियल महिना दोन महिन्यानी हे करतच राहायंच त्यांना ते गलो येत जात. चेहरयाचे पूर्ण टॅनिंग टॅनिंग निघून जातय पुन्हा आपल्याला आता पेगमिटेशन पिगमिनटेशन म्हणजे वांग. वांगाच सगळं प्रकार आता बायकांना उद्भवत य डिलेव्ही नंतर उद्भवतय येते सगळ्यांना. ते पूर्ण अ म्हणजे निघून जाते त्याच्यामुळे ते. अअ अस हे होते. धुळे धुळी मुळी आपल्याला कस चेहऱ्यांना धुळी मुळ आता तुम्ही राना तेन काम करतायसा. त्याच्यामुळे उन्हचा प्रभाव जास्त पडून महिलांना पिगमिटेशन जास्त येते. वांग जास्त येतात त्याच्यामुळे फेशियल हा एक नंबर असा हे आहे का नाही. त्याच्यामुळ सगळं जर वरचार जर करत राहील असा तर ते निघून जाते सगळं.
हम् हम बरं बर आणि काय काय करताय तुम्ही मग?
हो.
आणि काय काय करताय म्हणटलं पार्लरमध्ये?
आणि काय म्हणजे आता आपल्या स्पाचे प्रकार आहे इथलं सगतो केसांसाठी स्पा हाय. पुन्हा बॉडी मसाज आ पुन्हा बॉडी मसाज आहे पुन्हा मी मेकअपच पण पूर्ण हे करतोय. ऑर्डर घेतोय बेरचा.
हा हा.
मेकअपच्या पण ऑर्डर म. म्हणजे जरी आता मेकअप जरी तुम्ही मेकअप जरी करायचे आधी तुम्हाला जरी हे करायचं असलं तरी. फेशियल हा फेशियल करायच लागते. मी आणि फेशियल कधी पण तुम्ही करून घ्या आधी.
हा.
मग त्यानंतर ते ग्लो आल्यानंतर मग सांगा.
हा बरं तरी किती खर्च येतोय यच्यासाठी?
अ फेशिल साठी माझ्या मते लय नाही. म्हणजे पाचशे पाचशे पाासन जरी तुम्हाला जरा त्यातल्या त्यात पाहिजे असंल तर पाचशे. त्याच्या थोडं भईरच असेल तर सातशे पतर आहीत माप असं माझ्याकडे स.. च हजारच हाय आणि त्यो मी डीएस एन चं म्हणलो ना ते पंचधातूपासून बनलेलं आहे ते. ते माझ्याकडे अठराशे म्हणजे मिनमम अठरा दोन हजार रुपयंच ते अ फेशिअल आहे पण ते.. ए वन आहे सगळ्यात, रिझल्ट जाग्यावर येतोय त्याचा मात्र आता केलेच ना.. आता पूर्ण आत्ताच्या आता इथं जाग्यावर रिझल्ट
हा बरं बरं
अस स आहे.
हा आणि
हा..
आणि हॅलो!
हां!
हम्म आणि मग सगळे प्रॉडक्ट तुमचं तुम्हीच वापरताय क आणि घेऊन काय याय लागतंय.
नाही नाही नाही प्रोडक्ट सगळे आमचं असतात तसं तुमचं काही नाही घेउन यायचं. जर म्हणजे तुम्हाला आमच्यात जर हच म्हणजे कोणतं पसंत नसेल आणि तुम्हाला.. तुमचच प्रोडक्ट म्हणजे तुम्ही युज केलेल तुम्हाला म्हणजे त्यांच्यावर खात्री आहे. कि मला हे सूट होत.. आणि मी मला हे आम्ही घेतलेलंच करायचंय मग फक्त आमचा मसाज.. काय असल ते चार्जेस आम्ही लावतोय, फक्त मग तुम्ही घेऊन ये शकताय अस पण असते ना ते. ते म्हणजे आमचं जर हे नसल तर फेशिअल मध्ये क मेन म्हणजे वाफ एक दिलेली जाते स्टीम वाफला स्टीम म्हणतात. ते स्टिम वाफ चेहऱ्याला वाफ प दिलेली जाते वाफ मुळे पण आपले ब्लॅकेटस पूर्ण सगळे चेहऱ्याचे निघून जातात. ब्लॅकेट्स म्हणजे ब्लॅकेटस म्हणजे नाकावर जे आपल्याला आता काळे काळे एकदम हे दिसतंय अ ब्लॅकेटस ब्लॅकेटस येतात माहिती का नाकावरचे ते पूर्ण वाफ आता आपला माझा मसाज झाला मसाज नंतर स्क्रब येते, स्क्रब न तर मग आम्ही वाप देतोय. वाफ दिल्यानंतर अ मग ते जे वाफ दिल्यानंतर मग.. अहा जसं आपलं मसाज मुळं- ते वाफ दिल्यानंतर जे बॅकेट्स येत त्या म काळे काळे ते पूर्ण आणि कापसाना भाहेर दाबून हे करतोय ते सगळं पूर्ण निघून जाते त्यात.
हा हा
म ब्लॅकेट निघून जातात, तो एक फायदा फेशियलचा मेन.
हम्म बरं बर
ते ते ब्रॅकेट तेन निघून म्हणे सेवा एकदा करून बघ म्हणजे त्यानंतर समजल पण. कसं करायचं काय करायचं म्हणजे आणि एकदा अनुभव आला का नाही तुला समजत राहील.
हा!
त्याचा फायदा काय म्हणजे पुन्हा तू करून पण घेचील आणि खरंच फेशल रिज- रिझल्ट खूप चांगले आहेत, खूप मणजे खूप चांगले आहेत. तीन, आणि हज्या आधी केली नाहीस म्हणल्यावर आता करून घेतलीस तरी पण चालतय कधी पण.
हा हा, म्हणते कि ती प्रत्येक महिन्याला केलं तरी चालतय.
होय, प्रत्येक महिन्याला घेऊन सगळ्यात उलटं भारी, आणि चेहर्याला ग्लो येतय नाही प्रत्येक महिन्याला केला
हां.
असं पण आहे,, वरच्यावर मला तर वाटतय का महिना असं सगळ्या महिलांनी महिन्याला करावं. कारण की कसंय, मारवाड्यांची सगळी जिथल्या तिथं असत्यात,, मारवाड्यांच्या लेडीज महिन्याच्या महिन्याला करत्यात म्हणून त्यांचे चेहरे तेन जिथल्या तीथं आसत्यात. आपला, आपला समाजच मागं आय त्या बाबतीत.
आपल्या इथेच जास्त करून अशे शेतात काम करत्यात नाई,, त्यामुळे ते म्हणत्यात
-जे आपली पण काळजी घेतली पाहिजे ना.
ती म्हणत्यात, तेला आणि कुणी पैशे घालायचं तेवढं.
तसं कुठलं आलं, आपली पण काळजी आपणच घेतली पाहिजे.
होय. हम्म, चालतय,, कधी येऊ मग?
तू कधी तुला म्हणज वेळ मिळेल तेच, तुमचे कार्यक्रम असेल त्याच्या आधी आठ दिवस येऊन, करून गेलीस तरी चालतंय.
हा म्हजे तुम्ही, म्हजे अ कधीही अवे्लेबल असता का?
हा मी कधी अवे्लेबल असतोय,, हा असतोय असतोय असतोय.
हम्म बर बर,, मग यायच्या आधी फोन करावा लागेल का?
होय ह फोन करून या.
बर बर चालेल,, थँंक्यू,, हा हा.